हॅलो! हा बोल की होय!
ह काय काय सीईटी ला किती पडलेत?
नाही ग मी सी. ई. टी नाही दिली!
दिलेच नाहीस..
नाही! तो दिला
मला ना एटी- वन
छान पडलेत की ऍडमिशन कुठे घेणार आता?
कॅप राऊंड काही चालू झालं ना! कॅप राऊंडला मिळेल तिथं घेणार
ह अग हे ऐ की माझ म्हणजे ऑनलाइन पेमेंटची मेथड नाहीये मग ते इथंच राहतात पैसे नंतर विथड्रॉ केले तर चालतात ना!
दुसऱ्या कुणाच्या नंबर वर गेला तरी चालतोय!
चालते ना मग माझ्या भावा जाय त्याच्यावर कर!
हम्म चालतय तस! पण त्या ग्रुप वर सांगाल! मॅडमला सांगते ग्रुप! होय.
काय सांगू?
की मॅडम माझा असं असं माझं स्वतःच पेमेंट नाही आहे! मी पहिल्यांदा हे करालो आम्ही मग मी भावाच्या नंबर दिला तर चालतोय काय?
पेमेंट म्हणजे पेमेंट आपल्या ह्याला हे होतं ना म म्हणजे मी ऑनलाईन काढणार आता दोन तीन दिवसात!
हा म चालतय की थांबते याच्यावर! काय एवढं नाही! कधी पण म्हणजे तेने अस काही लगेच पाठवत नाहीत तिने सगळ्यांना एकत्र पाठव एकाच दिवशी
म्हणजे किती मॅक्झिमम किती? पडतय
आता म म्हणजे ह्याच्या आधी तर त्यांनी आम्ही सगळं आन्सर बोलून पाठ तु ते जमला तर हजार रुपये प्रितीला सोळाशे असं आपण कराल त्याच्यावरती असतय.
हा म्हणजे मी पहिल्यांदा करायला लागल ग मी कालच ऍप डाऊनलोड केले.
नाही अस काय नाही आम्ही आम्ही पहिल्या तो पहिल्यांदा कॉलेज मध्ये सांगितलं परत
नव ते का ते म
ह
माझं ऑनलाईन होतच ना त्यामुळे मग मी मला वाटत आपल आधार कार्ड वगैरे ते खात्याचा नंबर ते लागतोय.
हा तच काही नाही आपल्या खात्या काय नाही आपल्या नंबरवर कन स्ूडल ते करकड
त्या मग आता जाऊन उद्या ऑनलाईनचं करून घेते. पेमेंटच
हा मग ते पीजीच पण जेव्हा केले तेव्हा नव्हतेच मग तेझ्या भावाच्या नंबरवर क शगे
हा
पहिला मग नंतर तिनं स्वतःच मोबाईल घेऊन चालू केली.
हम.
त्याच्यानंतर काय नंबर विंबर चेंज केली काय तो वापरत्या अजून काय माहित हा पहिला मी सगळीच करतो होतो, आम्हाला हजार हजार रुपये मिळालं मग एक्झामच्या वेळेला म बंद केलं ते बंदच झालं. आमचं नावच कट झालं त्यातन म्ह मग तू काय एम बी ए ची सी ई टी दिलास काय
नाही सी ई टी मी एम बी ची पण नाही एम सी पण नाही आहे कोर्स बघणार आहे ग
अ कोर्स का अग हा कसला कोर्स
कुठला तर सिडॅक चा किंवा एम्ब्रायडल
हम् चांगलं हाय की
हम् मग ते पुण्याला जाणार आहे.
तू जाणार हायस काय मी पण पुण्यातच कॉलेज बघालोय.
अम तिकडे गेले की कस जरा म्हणजे जॉबच्या ऑफर जास्त असतात ना
हा हा तेच, मला आता अक्षताचा फोन आलता तिला पण नव्वद टक्के पडल्यात आणि इडकीिटकीी नारमल अंत न
कशाला डी के टी प्लेसमेंट नाही काही नाही उगच.
आणि सकाळ सकाळी तिकडं म्हणजे स कायस काय म्हणालेय.
होय आणि ते बघतेस ना डी के टी ची मुलं, मुली सगळे नुसत बाहेरच- फिरत अस
आणि प्लेसमेंटच पण ग तिथं गेल्यावर इंटर्नशिप तेन पण मिळू शकते.
होय, तू कॉल केल्यावर तुला भेटतेत, आणि मी कॉल केल्यावर मला भेट तिथं आसं आहे का?
म्हणजे?
जे हे पेमेंटच.
आता मी तुझ्यासोबत दहा मिनिट बोललो, तर मला पैशे नाय त्यात, तू मला परत फोन तू तुला पैसे मिळ असं सगळ्यांना पाच मैत्रिणींना तू करू शकती.
मग मिळणार का, एकीलाच केला तरी चालतोय?
नाय मला अक्षता न केलीती मग मला तिन सगळं सांगितली.
हम, म्हणजे एकटीला केला तर
हां, दहा वेळा पण के म्हणजे तीस फोन करायचे आहेत. हा, किती पण करू शकतीस खरं तीस तर करायचे आहेत बग.
म आपणच एकमेकीना तीस करुया.
नाही पाच मैत्रिणीना ना तीस फोन आसं.
देवा एवढा मोठा टास्क हं?
आठ, दहा, आठ, दहा वेळा फोन करायचा एकट्याला.
रे देवा.
कोणालाच केला मलाच आक्षदा एक- एकटीच केलिया आता पर्यंत आणि मी सकाळी मी आणि प्रीती चेक करायचो आणि खुळ्यागत ते दोन-चार, दोन-चार. तिकडंन कटच व्हालता फोन माझा एक पण पूर्ण झाला नाही.
एकटीला केलं म्हणजे झालं कि एवढं काय.
आग म ते फक्त एकटीला केलीस तर चालतय ब शंभरच रुपये मिळणार. तू जेवढं फोन करशील तेवढं पैसे ग.
ह् फक्त दहा दहा मिनटं बोलायचं ना?
हा दहा मिनिटाची म्हणजे दहा मिनिटा पेक्षा जास्त पण बोलू शकतीस.
पण आपल्याला माहित पाहिजे ना कोण आता कार्यावर ऍक्टिव्ह आहेत. किंवा काय
पहिलं मेसेज करायचं क्लिक करा आता मी तसं तुला केल
हम् हम् पण आता म्हणजे बघकी आपण आता ओळखीच आहे म्हणून आता म्हणजे दुसरे जे आहेत त्यांना कसं मग
त्यांच्या पण वळतीचा कोणता असत ते
हम्म
ओळ फ्रेंडलाच करायचा अनोळखी लोकांना करायचा नाही आहे
हा हम
हम्म ना आता काय नाही म आता तेच अक्षताचा फोन आला ती दहा मिनट बुोलली मममला कळाला म तर्र विसरलंच म्ह मत्री पिला पण आता हो एमसी एस करणार आहे जडडीिकेट आप ति घाट मॅडमला त्यां विचारून आल्या म्हण तुथ आहे ना घा मॅडम घाट मॅडम म्हणली म्ह नवीन नवीन एम सी झाले तर म्ी जास्तीत जास्त प्लेसमेंट आणणार आहे
हम्म काय नसते म्हणतेेत नुसतं
सगळ्याच कॉलेजची प्लेसमेंटची बोंबायक त्या कायटा मतला आहे तर घेतलं इथं तेज कॉलेज चांगलं
पुण्याला ते म्हणतोय ना ग आपण कसं असते पुण्याला फीज वगैरे जास्त असते पण प्लेसमेंट हंड्रेड पर्सेंट श्यअर असते
आयटी कंपनी आहे आपलं प्लेसमेंट नाही झालं कॉ तरी आप कनेक्शनव क आपण
आता बघ म्हणजे माझ्या काकीची बहिणी काय काययम बेील तिन आणि आ तिचं दुसरं वर्ष आहे तर तिला आता जॉब ला त प्समेंट झा तिला पहि पकेज आहे सत्या हजार पाचशे रुपये
हा बाबा दटा का
बुककी म्हणजे मग यालाही फरक पडते ग कॉलेजचा
कॉलेजचा फरक पडतोय आपण म्हणजे आता बघित आता इथं कुठल्या आयटी कंपन्या नाही आहेत इंटर्नशिप करू वाटलं किंवा का तर हा शिक शिक जॉब करायच्या म्ह पैाची गरज वाटलं तर तू इथं कुठं पटकन जॉब ला ठीकय म्हणजे आपल्या शिक्षणाचे जॉब म्हणावे तसच जर पुुणाला तु शिकय श वाटल नाही मला ची गरज आहे तर पटकण कुठ पण इंटर्नशिपला गेलीस कमी पगारात गेली तरी चालतेय पिरियनस पण वाढतोय आणि हे पण होतंय
हम्
चालतंय की अजून साातच झालं आणि
मला नाही आहे तिचं अजून काही माहत नाही भेटच नाही झाली आमची
काटूनला व
हा वेगळीकड राहतोय ग ते गेलती गावाला दोन आठ दिवस झाले
ह ह
आता काय अजून कॉल नाही काय नाही
हम्
बघू क आता कसं पुढं मी तर म्हणतो कोर्स करायचा आणि जॉब करायचा जॉब करत करत मग एक्सटर्नल एनसी केलं तर चालतय
चालतय की सर्टिफिकेट वरती एक्स्टर्नल असं लिहलय त्योच एक फरक पडतो खरं एक्सपिरिय्स महत्वाचा आहे बाई
तुम्ही दोन वर्ष आणि जॉब करणार आणि त्यात तुम्ही दोन वर्ष आणि जॉब करणार आणि त्यात दोन वर्ष जाणार आणि जरी जॉब केला तरी कोर्स हा करायलाच लागणार आहे ना आपल्याला फक्त एवढच की पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएश कस जरा पेमेंट जास्त पडतय
होय खरं एक्सपिरियन्स वर पॅकेज फास्ट वाढते डिग्रीपेक्षा मी पण तसंच ठरवलेलं जर सीइटी कमी पडला असतो तर मी पण असलं कोर्स करून
हम्म हम्म
गप जॉबला लागायचं
तुम्ही रिझ्युम कुठे काढलाय ग
रिझूम मी तर लॅपटॉप तयार केलं माझ्या
म्हणजे त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागतेत
डॉक्युमेंट्स कुठ काय लागतात डॉक्युमेंट
आपली इन्फॉर्मेशन घालायची का फक्त
हा जे त म्हणजे काय शिकल्यास काय मी तर युट्यूब वर बघून केल डयरेक्ट टेप्ले चलाय रिझ्यूम ग्रउं ना काय आपली माहिती टाकली क वगैरे झ तेर हो माझ काय जॉब करणार नाही त्या एवढ चांगला काढलं नाही ग मग तुला प्र जॉब साठीच पाहिजे तर मग नेट कॅफे जाऊन काढ
हा तसच करतय का
ब म्हणजे जॉब प चांला आहेोड तुझ पण पशन मला चांला वातं खर मग आता घरचे मला सीएटी ला चांगले आहेत त्या मग जॉब करू देणार नाही
हो आमच्या घरचं कस माहित म्हणजे बाहेर पाठवायला नको म्हणतात ग पुण्याला वगैरे आमच्या काकी ते आहेत पण बाहेर पाठवायला नको म्हणते त्या आम्ही इचल कारं जिला पण चांगलेला कस म्हणजे ऍडमिशन फुल झालं त्याण सांग सोडूनच म्हणजे लागतय मी ऍडमिशन घेऊन
हम्म
आणि आमच्या इकडचे जवळचे जे कॉलेजेस आहेत ना चांगले नाही तेवढ म्हणजे काही शिकवत नाहीत काय नाही पण न तर नंतर असं वाटलं की तिकडल्यापेक्षा इकडचंच चांगलं होतं
फसकाय नाही का आपल्याला ते आपण जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत काय कळत नाही ते आपण गेले कि ते वाईटच वाटत ते मग बाकीच्यांत चांगला वाटते खरं तिथले बोोल ते त्यांना वाटत अस हा त्यांना वाटत असते की ते करते चांग ना
आपल्या कॉलेजमध्येध्ये एवढे तर घेत ले बाहेरच्या कॉलेजमध्येध्ये लेक्चर नाही काय नाही हायट मार्क देऊन होय
चाल ते ठूक आहे दहा मिनट झालेत
मी करू का आता
हा आथा पहिला मला अंजलीचा फोन येऊन गेलाय तिला दोन मिनिटं करतो.
मला जरा मेसेज कर की पटकन म्हणजे मला पण काम आहे ग स्वयंपाक करायचय.
बर, कर करतो घे. ठिवू का?
हा.